हं
फोन उचलणार नाहीस का काय?
अगं विषय काय झाला, इत रेंजच कमी आले रेंजच कमी यायल्या कॉल यालाय का चालाय हाय आहे हो कॉल बि ठेवला कनी लवकर कटच होईना.
अं होय
हा... मग आलेला का चाललंय कायच कळना म्हणतानं म्हणलं, त्यात घरातलं पण फोनवर फोन याल्यात. पहिला मी घराकडं फोन लावणार होतो तवर तुझा आणि कॉल बॅक आला, आता म्हणलं हाय ये पहिला कवर करूया, मग तुझाच घरातल्यांना फोन लावूया.
हा हा....
दीदीचं दोन फोन येऊन गेल्यात. बोल ना, बोल काय, बोल -बोल चालेल मला
हा मग कुठपर्यंत आलाय अभ्यास?
अभ्यास चालू आहे, सध्या काय भरतीचा
मला एक तुला विचारायचं होतं. अगं ऑनलाइन बॅच आपण घेतलं, तर सेल्फ स्टडी बर काय बॅच घ्या त्या बॅच आप किती बघ
चांगली गोष्ट यात ऑनलाईनच बघ ऑनलाईन बॅच सेल त ठीक आहे.
फक्त आपलं करत्या.
आपलं आपल्याला काय आपल्या हेच्यावर हाय बघ.
बर.
आवाज येतोय ना माझा?
हा येतोय, येतोय आवाज तुझा क्लिअर आहे की, रेंज आहे भरपूर हॅलो....
आपण कसं करल त्याच्यावर आहे, ऑनलाईन बॅच लावलीस, काय आपल्या आप ऑफलाईन लावलीस, ऑफलाईन ला नव्हत स्वतः स्वतः केलीच तर सगळं स्वतःवर डिपेंड आहे. एवढा अभ्यास कर पण तेवढा नाही.
होय ते पणच आहेच सोड.
आता अकॅडमीवाले टारगेट तेन देतात, त्याचा काय विषय नाही सोड ते पण घ्यायचंच. देत्यात छान
टारगेट तेन देत्यात म्हणजे नेमकं काय असतयं?
हाय हा अभ्यास दररोज किती करायचा,
हा
आणि जे आज आता आज म्हणच्या लेक्चरला भूगोल घेतला, ते भूगोलच हे टॉपिक होत, आम्हांला पर फेक्टचं पाहिजे. त्यांच्या भीतीने कारण आपण परफेक्ट करतोय तसं पण डेली आपण आपला पण करत असेल तस परफेक्ट करत नाही वरवरचे वाचून काढतोय. हे माझं झाले की आताच तर वाचलंय तसं नाही त्यांनी परफेक्टच तोंड पाठच करून घेतात. ते अकॅडमीचा एक फायदा आहे सो.
होय मग तू फिजिकल चालू केली नाहीस अजून
फिजिकल अजून तर काय नाही पावसाच्या हच्यामुळे केेलच नाही ग पोरी आहे पावसात पळाल्यात मला कस तरी वाटाले
का बरं?
जायची इच्छा तर लेय आहे पण काय गाडी पण नाही पप्पा आहत गाडी घेऊन जा म्हटलेली
मग
येथे येऊन आणि हरवलीत सॉरी गावाकडे येऊन का नाही मला आणि हाय त्या बसने जायची टायमिंगच मॅच होणारच नाही सगळी दग दग पप्पांना नऊ वाजेपर्यंत गाडी द्यायला लागते सव्वा नऊ ला म्हणजे बस असत शार्प एकदम कुठ जायला
नाही बस प्रॉब्लेम नाही
गाडी घ्यायचा विषय चालला होता खर मीच नको म्हटलं आता का नको बोली मला स्वताला पश्चाताप झालाय आता
काय नाही ग गाडी पण घ्यायला वॉश घणार होता ते पण घ्याल लाव
दोन्ही पण नाही म्हणाला अग
का काय झालं आणि?
अगं दोन्ही पण नाही दोन दोन वर्षा पासून म्हणाल्यात दोन वर्ष पासून आमचा चुलता
आमच्या घरातून ते पण
त्यांच्या घरात त्यांच्या दोन दोन सुना आहेत आमच्या मम्मीकडे कोण बघतय आता सांगा
बग की. आम्ही कशाला पाऊ
घरात भांडण काढलो दोन दिवस जेवलो नाही तिला सडक भरली तर कोण करायला आलं नाही तिच तिच करा म्हणती सगळं
मग कसाला मग पप्पांना कळत नाही होय वॉशिंग मशीन तिकडे द्यायच.
मग मग दुसऱ्या दिवशी तुला फोन केलता की तर त्या दिवशी संध्याकाळी लगेलच दवाखान्याला न्यायाला आलतेना मम्मीला तेव्हा मम्मी माझा संग बोलत नव्हती रागान
हा
मग आजीने मला फोन करून सांगितली अस अस मम्मीला दवाखान्याला नेलत तर ये घरला बघायला.
बर.
मम्मी काय बोलायला तयारच नाही माझ्या संग तू भांड लावायलाच दोन्ही भावा भावनांच्यात. असं हे का बर म्हणाल्या मला कसतरी वाटलं हा मग पप्पांच्या डोक्यात तू काय पण घालायलायस मलाच म्हणा लागली.
अव्वा मग?
आता काय बोलू म्हणलं आता उलट तर बोलू शकत नाही काय बोलायला बोलू दे म्हटलं ऐकला गेली मी लायब्ररीला
अस झालं होय.
हो की मग ते कसं तरी वाटणार बर मी उठून रोज कपडे धुऊन जातो अगं अस काय विषय नाही.
हम्म हम्म हम्म
बहिणीला पण कपडे धुवायला येत नाही सगळं हिलाच लोड होतय मम्मीलाच लोड
वाईट वाटतय की ग
मी एवढी वर्ष केला तरी आत्ता सुद्धा असंच आहे.
होय.
माझं पाय साथ देईना झाल्यात ग नायतर काय
झालं सोड आता वॉशिंग मशीन घेतली.
हा तर स्वतःच्या पैशातनच द्यायला पाहिजे.
होय घ्यायचं स्वतःच्या पैशानं गाडी आणि वॉशिंग मशीन पण घ्यायचं घे म्हणायचं गिफ्ट तुला माझ्याकडून
आता त्याचा पैसा आपल्याला जॉब नाय काय नाय
अ झालं की थोडा चांगला अभ्यास कर आणि जॉब भेटेलच की
आता भरती कधी निघल त्याच काय नाही हाय ये आंदोलनच काढत बसल्यात.
ए आता निघाल्यात की भरती आता वनरक्षकचे येणार आहेत बघ.
वनरक्षक करू म्हणत्यास?
होय त्यात काय आपल्याला तर जॉबच पाहिजेय आणि तुला तर वर्दीवाली जॉब पाहिजे.
वर्दीवाली पाहिजे सोड आता तर तीन किलोमीटर पळायला मला इथं आठशे मीटर होईना झालय. अगं परत शून्यापासून सुरुवात करा.
थोडासा त्रास होतोय सोड
आगं आता इथं माझ्याकडं प्रोटीन घ्यायला पैसे नाहीत म्हणून तर मी जायना.
माझ्याकडनं तुला जेवढी मदत होईल तेवढी मी करीन तसं काय नाय
तू सांग मग सुरवात तर कर. आपण एकमेकाला मदत केल्याशिवाय काय पुढं जाणार ये काय?
सुरुवात करायलाच भीती वाट
झालेय सुरुवात एक स्टेप टाक आपोआप पुढचं पाऊल पडतय.
सरांच बघून मला कस तर वाटतय सोड.
आव मला ते बेतच सर म्हणालता तू चुकून का ठाण्याला भरल्यास फॉर्म का ठाण्याला भरलास?
मग
जी एवढ स्कोर हायत तर मुंबईला निवांत सीट काढली असतीस मी सग ळ झालेलं सांगत बसतात मुल
आता जाऊया की त्यावेळेस तू कितीही फोर्स
वयच की
मग त्यास कोण कोणीच हेल्प केली नाही.
कोणच नाही अगं सगळं आपलं आपलं बघतात.
होय.
त्यांना म्हटलं काय आता निर्णय चुकलाय तर गप भोगायचं आणि बसायचं शांत
हम्म, राहू दे सोड, याच्या पेक्षा बेटर काहीतरी असलं चांगला जिल्हा चांगला
आता कोल्हापूरला पण तीन हजार प्लस जागा हाय म्हणाल्यात.
हम्म
कॉम्पिटिशन मध्ये राहाय पाहिजे सत्तेचाळीस पंचेचाळीस ग्राउंड पाहिजे. तरचं कोल्हापूर ठीक हाय नाहीतर कोल्हापूरला कॉम्पिटिशन ढीग
हम्म
आता नवीन निघाली नाहीत का जागा तिथं.
हा हा हा.
डोक्यात कोल्हापूरच हाय माझ्या खंर मन मध्ये मध्ये भितय ग तिथं आणि काय तर केलीस तर घोळ
म्हणजे सर्व्हिस किती चांगलाय?
चांगल हाय सोड कोल्हापूर, कोल्हापूर म्हणल्याव विषयीच नाय
काय
व्हय.
आणि इथल्या इथं यायला जायला पण बरं होतय नाहीतर लई दगदग होत्या अगं. दोन तीन दिवस
होय दगदग आणि हिथल्या हितं बर हाय कधी घरी सुट्टी असली तर घरी येता येतय.
व्हय
हम्म आणि सिटी एकदम जास्त हाय एकदम
सिटी मधलं कळत नाही सगळं अनोळखी ठिकाणी नको हुतंय.
आणि इथं आपल्या इथं जायला मग काय एवढं वाटत नाही गं.
हा घरातनच वर्दी घालून जाणं ते कस गल्ली इम इंप्रेशन पडतंय नाही पुरगी पोलीस हाय एवढी वर्ष नुसतं होय च की एवढी वर्ष नुसतं बूट आणि घालू जात होती पळायला आता मी ड्युटीला चालल्या.
हा.
ते करायचं हाय सगळं करायचं हाय खरं नशीब साथ देऊ दे बास.
देते ग चालूच ठेव
तुझं काय चालय?
माझं काय नाही घरी आहे माझं पण चालू आहे स्टडी करायचं.
लवकर पोस्ट मिळव तू पण लवकर अंगाला गुलाल लावून दे.
होय होय.
गुलालाचं पोतं घेऊन येऊया तिकडं
होय आम्ही पण येतो की तुझं झाल्यावर तू ये माझं झाल्यावर.
यायलाच लागणार आणि हक्काचं
होय होय.
लवकर तरं मिळावा पोस्ट.
खरंच की
सगळ्याच ऍक्टिव्हिटी चालू हाईत ग लायब्ररी अजून जॉईन केल नाही करायचं आहे लायब्ररी जॉईन.
आमच्या इकडे आमच्या इकडे जाईन कर म्हणालतो तुला.
नाही ग तुमच्याकडे तर लांब होतय अग बाई मला.
बघ तुला कस योग्य वाटतय बघ कार आमच्या इ जरा फुकट होतं ग. वाई फाय.
फ्री मध्ये बरोबर आहे फ्री आणि वायफाय. त्यात काय प्रॉब्लेम नाही सोड, पण मला ते लय उलट होतय, इकडून इकडं असं जायचं आणि लांब होत. मला ते हि इथले येतं कसं. सवय झाल्या ना इकड जाऊन हा. आणि एकखा दे वेळेस बाबा बस असली तर आम्ही बस न जाऊ शकतो. ते असं.
नाही की तुला जस योग्य वाटतंय तस कर.
संध्याकाळची बस काय नाहीये सोड आता आम्हाला व्हील चालू झाली तर आता.
सायकल ना जातय ना? तता
हो सायकलच परवडते, अगं व्यायाम पण होतोय आणि दिवसभर बसून बसून. म्हटलं तर आणि काहीतरी क्टिव्हटी भेटतात ना.
हा एक सवय होत्या.
हा एक्सरसाईज होत्या. आज मला आधी काय वाटत नव्हतं काय, पण ज्यावेळेस सायकल बंद केली बघ, एक दोन वर्ष मी सायकलनं गेलो नाही ग बस न जात. त आणि वजन वाढलं, आणि मग त्यावेळेस कळाली सायकलची किंमत. बाबा आपण मेंटेन होतं म्हटलं त्यावेळेस.
चांगली गोष्ट आहे.
होय आणि आता बग की.
चालते करते मग तुला कॉलबॅक आणि.
हो हो चालेल चालेल ठेऊ काय.
हा हा